हा बोल ना
आवाज येतोय का?
हो हो येतो.
हम्म काय करतीयस?
काही नाही बसलोय आत्ता.
होय.
बेंदूर आलाय आता म्हणलं बघूया काय काय तैयारी केलाय काय नाही
अजून नाही सुरुवात त्याच दिवशी वट पौर्णिमा पण आहे आणि कर्नाटकी बेंदूर.
अ तुमच्याकडं कर्नाटकी बेंदूरच करता ना?
हो नई नई कर्नाटकी बेंदूर करते
होय म्हणजे काही ठिकाणी कर्नाटकी करतात काही ठिकाणी महाराष्ट्रीयन करतात म्हणून म्हणलं आमी पण कर्नाटकीच करतो अअ
हम्म हम्म
हम्म तुमी काय मग पोळ्या वगैरे करत होय पोळ्या होत पौर्णिमा पण आहे ना त्याच दिवशी
हो एकत्रच आलेत ना त्यामुळे सकाळी पुरणपोळी करायची बेंदूरच
हम्म आणि उपवास पण असत असेल कि मग तुझा
हम्म असतो आता संध्याकाळी सोडते ना मी एकेकांचा दुसऱ्या दिवशीपर्यंत असतोय पण मी संध्याकाळी सोडतो अस हम् होय हम
हम्
सणानिमित्तच की करायला होतं पुरणपोळी वगैरा असं सारखं नाही ना बनवत आपण
नाही आधी मधे कुठं कोण बनवतय
बाकी् आणि काय तुमच्यात पण मग तेव्हा असणार ना
होय तुम्ही मग झाडण वगैरे काढता की नाही बेंद्राला घर
घर तर वगैरे इतक नाही मोठ मोठं घर झाडून काढतो पण जे आपले रेग्युलरची भांडी वगैर साफसफाई रेग्युलर जे असत की आमच्या द दसऱ्याला काढतात जास्त सगळं झाडून
आमचा दत्ता पण काढतोय आम्ही बेंद्राला
म्हणजे दसऱ्याला कस पूर्ण घर साफ फो करायला लागतय की नाही तसं नाही ना म्हणजे फक्त वरष वर्ष मोठमोठ हम् असं आहे आमचं आणि ते चकली वगैरे बनवतात ते तुमच्या बनवतात ते बेंदूरला
हा कर कर तळायचा असतोय ना तो काहीतरी तळायचा सस्ते असं काहीतरी असते वाटत ते
पण ते असं म्हणजे अ एककां म्हणजे माझ्या माहेर बनवत तस चकली बनवत असं मऊ चकलं अस ती म्हणजे अन ती बनवून ना बैलांच्या शिंगात घालतात बैलांच म्हणजे आपण जे बैल पूजन करणार असत ते
हा हा घरी ते छोट मातीचं
हा
हा आमच्यात पण असते ते पण एक एक जण ते करंजी वगैरे पण बनवतात काही जण पाटी बनवतात काही जणांची त्यात ते छोटे छोटे असे गूळ आणि डाळीचे पीठ मिक्स करून ते गोल रिंग बनवतात आणि लाडू बनवतात
हा म ते ते चकले ते हा ते शेंगा शेंगा चे लाडू बणवितात
हा आमच्यात पण असतं ती म्हणजे इकड सेमच आहे सोड सगळं आपला एरिया सेम लागल्यामुळे आपण सर्व एकच आहे मुळेळ सगळ्या प्रथा सेमच आहेत
हम्म हम् नाही तरी पण आता अलीकडे प्रथा सगळ्या बदलत चालल्यात
हो आणि आम्ही इकडं सगळं पर परंपरेनुसार जे चालत आले तेच करतो परत लावतो
हम्म हम् आमचंर पण तसच असत पण एक एक ठिकाणी आता म्हणजे बघायला लय लेकर सगळे ते पहिल्या सारखे करतात ना सगळेण आपापल्या वेळे न करतो तर आपल्या इच्छेला येईल तसं करते
होय होय ते पण आहेच मोहरम पण होत ना काल आज विसर्जन झालं
हम्म
ते पण हो तुमच्याकड नसते का मग
आसं पणस जास्त प्रमाणात निणाम आसपास हा कबुणुर हा दिवसात होत आहे
आ
त्यामुळे असं म्हणजे प्रत्येक असं गल्लीत का न ना थोड थोड अंतरा ठण अस पण आ ताई त्याच्या पण सुरू झाले ना पहिला म्हणजे गणेश चतुर्थी महाप्रसाद वगैरे असायला तसं नव्हतं ना आता त्यांचे पण महाप्रसाद वगैरे घालतात त्यांनी
होय म्हणजे होय होय असते कि म्हणजे कसं असतं आमच्या इ तर ते मोहरम वगैरे बसवतात मग ज्या दिवशी कत्तल रात्र असते त्या दिवशी ते मलिदा वगैरे तस नैवेद करून देऊन येतो आम्ही तिथं मग संध्याकाळी ते तिथं खई म्हणून एक असतं असं ते मोठे मोठे लाकडांचं जाड केले असत त्यातून त्यांच काहीतरी ते खेळ वगैरे असतात ते रात्रीपर्यंत चालू असतात असं सगळं असतं अंगात पण येतं असं काहीतरी ऐकायला मी कधी बघितलेलं नाहीय आवाज नाही
मी बघितलंय पण आता नाही म्हंटले तर तुला चार पाच वर्ष झाले असतील मी बघितलेय ते म्हणजे त का असं सुई वगैर टोचून घेतात वगैरे तस
आमच्या इकडं काय हा हा हा आमच्यात असत. पण, मी नाही जात शक्यतो बला रात्री खूप वेळानं असतं ना म तेव्हा तेवढा वेळ आम्ही जागे नसतो
नाही ते नाही त्यांनी पण म्हणजे आता आमच्या ते कसं इतके वर्ष असायचं पण त्याने कधी अस प्रसाद वगैरा म्हणजे अस घालत नव्हते ना ह्या वर्षी असं मोठमोठ्याने घातलं होतं प्रसाद त्यांनी
आपण कस गणपतीत महाप्रसाद असताना आपल्या मंडळाचा तस त्यांचं
हा आमच्या इथं असत हा हा आणि काय मग बाकी अजून वटपौर्णिमेची काय तयारी साडी वगैरे घेतलीस की नाही मग स्त्रियांचा सन आहे हा
हो पण अजून नाही घेतलेली आता घ्यायची सोमवार आहे ना मग हम्म केस साडी घ्यायची आंबे घ्यायचे
हम्म हो आता आंबे पण लागणार आमच्यात पण आणायचेत आता आज अजून बघूया आता कधी आणतात घरी
मम्मी पप्पा तुमचे काय करतात गेले का कामावर
हो मम्मी पप्पा कामावरती असतात संध्याकाळी येतात दोघे पण घरी
तुझा टाईम मग दिवसभर कसा स्पेंड करतेस?
माझ आहे हे चालू असतं दिवसभर घरी बसून असते घरचं काम वगैरे कर उठायचं असत, तर गणेश चतुर्थी वगैरे- आलीये त्यामुळे साफसफाई वगैरे करून घेतली बेंद्राची गणपतीची.
हम्म हम्म
ह्या वेळी आय थिंक गणपती आणि ते हरतालिका पण गणेश चतुर्थी आणि हरतालिका पण- पण एकाच दिवशी आलेला आहे वाटत.
हा मी काही इतक बघितलेलं नाही बघायला हवं कॅलेंडर.
मी म्हणजे करते ना हरतालिकेचा पण उपवास असतो. आपल्या हिंदू संस्कृती - हा मग तुम्ही करते त्यामुळे मला बघावं लागलं कधी -
मी केलेलं नाही आहे कधी म्हणजे लग- लग्नाच्या आधी पण केलेला नाही आहे आणि लग्न झाल्यानंतर पण केलेलं नाही. त्यामुळे ते नेमकीि त्याची कथा काय ते मला माहितच नाही आहे.
आ तू कर ना मग या वर्षी पासून.
ते का करतात कशासाठी करतात?
म्हणजे मला मला जी माहिती होती ती मी सांगते तुला, म्हणजे मेनली हा उपवास लग्नाच्या आधीच करावा हशी प्रथा आहे. म्हणजे जर तू लग्नाच्या आधी जर हा उपवास केलास तर तू लग्ना म्हणजे लग्न झाल्यानंतर तुझा तो- उपवास उजवला जातोय आणि मग एकदा जर तुसा- करशील तर जेव्हापर्यंत तुझ्या - शरीरात प्राण जेव्हा म्हणजे जोपर्यंत जिवंत आहेस, तोपर्यंत कंटिन्यू हा उपवास करावाच लागतो असं म्हणजे - अ माता पार्वतींनी केलेला ना शंकरांसोबत लग्न करण्यासाठी. म्हणजे पूर्ण त्या व्रतस्थ राहिलेल्या मग जेव्हा त्यांच लग्न झालं, तेव्हा म्हणजे ज्यावेळी ते त्यांचे बाबा तयार झाले शंकरांसोबत लग्न करून द्यायला त्यांच तेव्हा मग त्यांनी तो उपवास सोडलेला असं त्याच काहीतरी कथा येते अशी म्हणजे मी दरवर्षी वाचते ना ती कथा ज्यावेळी असत ते हरतालिकेचा उपवास त्या दिवशी
हा हा अ
माहिती
पण म्हणजे असं काहीच काय झालं म्हणजे मी लग्न आधी धरलाच नाही ना कधी त्यामुळे ते अ आत्ता पण धरायचा म्हणजे प्रश्न ला नाही ना असं झा
हा तस काही नसतं म्हणजे सुहासनींच असतं ते त्यामुं केलं तर काही एवढं
मी जाते तस म्हणजे अ ती हरतालिकेचं पूजन असताना आमचं ए ा एका घरात ना हरतालिकची पूजा करतात मग तिथे आम्ही सगळे मिळून पण पूजा करतो ती कथा जी असते ना ते ऐकतो आणि येतो
हा म्हणजे चालत तसं पण उपवास करायलाच पाहिजे असं पण कानी मी मी लग्नाच्या म्हणजे अजून माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे मी लग्न आधी करते त्यामुळ सगळांच उपवास वगैरे करते कथा वाचते सगळंच करते मग परत मग दुसऱ्या दिवशी गणपती असतो त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडायला लागतो ना हा उपवास
हा हा
त्यामुळ आहे ह्या वर्षी म्हणून बघितलं बघूया तरी नेम किती तारखेला आले बघ
ह्या वर्षी काय म्हणजे असं जरा ऑक्टोंबरच्या पिरियड मध्ये येते ना ह बावीस केरी नोव्हेबर मध्ये आली
हा या वर्षी अधिक महिना आहे ना मध्ये त्यामु पुढं गे अधिक मेनल्यामुळेळं नाही तर म अस ते त्याप
ते तर तीन वर्षात ना एकदा येतो ना अधिक मास
लं असेल ना तुझ्या घर तुझ्या माहेरच्यानी तुला ते जोडवी वगैरे हा
जावयाना कांदेचा दिवा
हा हा हा
अस परत मुलगीने पण आईची ओटी भरायची असते अधिक मासात
हा हा तू भरलीस की नाही मग
हो हो भरले पण आता ते सगळं ट्रेंडिंग झालंय
हो चालेल चालेल ठेव का मग मी
चालते बाय
हा हा
हम्